ह बोल तिला रेंज नाही का काय तुला रेंज - - नायाय बहुतेक - - हॅलो. हा बोल की ऐकू येते बोल - - हॅलो.
सांगणार काय मला जरा
हॅलो काय म्हंटलीस
लसूण खाण्याचे फायदे ग तू खाईत होतेस ना. म ते शुभ
लसूण खाल्लेल्या च फायदे म्हण
लसूण खाल्ल्यामुळें आपल्या म्हणजे बीपी शुगर रक्तपातळ होण्याच्या ज्या गोळ्या असतात ना त्या बंद होत्यात. ते अ म्हणजे. जवळ जवळ तू एक वर्ष जर कंटन्यू लसूण न चुकता जर खाल्लास अ! किंवा तुझ्या जेवणाच्या आहारामध्ये लसनाचं प्रमाण जर तू म्हणजे बरोबरीचं जर ठेवलंस तर एका वर्षात म्हणजे त्या पेशंटचं म्हणजे गोळ्या त्या बंद होत्याात पण लसून अ म्हणजे सं अनुशापाटी उठल्यानंतर सकाळी अनुषापोटी खायचा असतोय. पण ते अ लसूण म्हणजे हा कच्चा खायचा न्हाय न्हाय कच्चा च खायचा पण तो लसूण सकाळचं माहितय उठल्यानंतर आधी ब्रश करायचा आधी अ लसणाची एक कुडी जी असते ना. ती सोडून घ्यायची पाक आणि त्या पाकळीचे अ चार ते पाच म्हणजे अस चार पाच अस भाग होतील असे. छोट्या छोट्या पीस मध्ये ती कट करायची लसणाची पाकळी आणि. एक ब्रश करापर्यंत म्हणजे ब्रश करायला आपल्याला मिनिमम पंधरा मिनिटं तरी लागतातच. न ते हा ते पंधरा मिनिटं तो लसून तसाच ठेवायचा. म्हणजे अ त्याच्यात बॅक्टेरिया म्हणजे जमा होण्यापासून म्हणजे असे हे होतेय. शरीरातल्या ज्या आपल्या बॅक्टेरिया. त्यात ना त्यात दूर होण्यास मनजे मदत होते म्हणून ति लसणाची अस पाच सहा पाक काय करायच्या आणि ठेवायच तसच. आणि त्याच्यानंतर मग तू, ते चहा तेन घ्यायचे. आधी. ते खायचं आणि त्याच्यावर एक हा अनुषापोट पहिल आधी ते लसून खायच. आणि त्याच्यावर एक वाटीवर जरी, तू पाणी प्यालेस तरी चालते.
ते आपल्यावर डिपेंडेड असते शक्यतो गारच प्यायचं. कारण सुरुवातीला जर आपण पण लसूण खायला जर सुरुवात केली. म्हणजे स्टार्ट, तु सुरुवात करल्यास तर त्या ज्या चार पाच पा का असतात ते एकदम खायच्या नाही एक दोन दोन सेकंदला किंवा तीन तीन सेकंदला एक पाकळीतून म्हणजे हे करायच.
खाय एकदम पाकळया खायच्या म्हज ठीक आहे. हा
त्या पाकळीचा जो तुकडा आहे लसणाच्या पाकळी मिनमम तू तीन ते चार सेकंदाला एक खायच असतय. एकदम खाल्लं तर म्हणजे असं अ एकदम बीपी लो होतोय, आपला आणि चक्कर मारल्यासारखी होती आपल्याला म्हणून,
त्याच्यामुळे आपलं पोटाच म्हणजे हे पण कमी होतील लाना विकार म्ह
होय पोट हा आं पोटाचे विकार पण कमी होत होत्यात, हा लसनामुळे, पोटात जे आपल्याला अं हॅलो हॅलो, हा बोलकी, ऐकू येत, की हॅलो,
हॅलो
हॅलो हा येतयं, की ऐकू बोल. हॅलो हॅलो
हॅलो
हा येतयं बोल, हॅलो हॅलो,
हॅलो हॅ हॅलो हॅलो